हा चाललंय. हॅलो
हॅलो, हा आवाज येतोय.
हा बोल की काय चाललय.
कायये कायये ना बा जेवून भांडे घासून सगळ आवरून झाले. आता झोपायची तयारी आहे. तुमची?
हम्म जेवलो आता जेवलो. झोपणार आता. आणि काय म्हणतीस.
का काय आता बेंदूर आलाय बघा. बेंदुराची तयारी
होय होय होय होय, आमच्याकड नसतोय अग बेंदूर. नसतय आमच्याकडे ह्यो.
आमच्याकड पण हा नसतोय. खर आता सगळीकडे, आमच्याकडे पण महाराष्ट्राचाच भेंदूर असतोय. खर आता इथ कर्नाटक तिथे सगळे कर्नाटकचीच हायती. सगळे सण साजरा करतात. मग त्या दिवशी आपल्या करायच्या पोळ्या त्यांच्या संघ संघ
हा आमच्याकड नाही. आमच्याकड का नाही श्रावण महिन्यात अमोशा असते की नाही, तेव्हा जे बैल पोळा म्हणतात की नाही
हा आमचा पण तोच आहे. बैेल पोळात
हा म ते, हा ते असतय बघा आमच.
हा आमचा पण तेव्हाच असतोय. तर आता आमच्या
हम्म
आमच्या शेजारी सगळी तसलीच आहे ती. त्यामुळ, म्हणजे कर्नाटकचेच आहेत वो. त्यामुळ आम्हाला जास्त करून कर्नाटकचाच बेंदूर, म्हणजे आम्ही दोन्ही पण करत्या. कारण ह्या त्याच्या बरोबर ते पण करते मी.
हा हा हा हा आता चालू झाले बाई सण एक एक.
होय, त्यांच्याकडे पिंपळाचं तोरण बांधतात. आमच्याकड आंब्याच‌.
होय होय होय. हम्म, प्रत्येक भागातले वेगळी वेगळी पद्धत कायतर कायतर.
होय आता आमच्या यात दोन गवऱ्या आहेत. काय काय
सण सगळे चालू राहते. होय गौरी गणपती एक एक एक हे सगळ चालु होते. श्रावण महिना झाल की आलच लगेच सगळ.
ह आता आमच्यात कस, दोन गवऱ्या येत्या. आणि मुकवट आहेत गवऱ्यांच तांब्यांच. आणि काय कायच्यात कळशी आपल्याच गौऱ्या असतात. ते पानावर असतात आणि हे करत्यात. डोळ तेन काढतात. आणि तस नाही आमच्यात तर मुखवटा आहे दोन गौऱ्यांचा. आणि तसच करत्यात. म्हणजे तसच उभा करत्यात. जोरात असतात खर आपल सण. सगळेच, कुठल्या सणाला काय कमी नाही.
होय, दिवाळीत तर काही बोलायचच नाही. दिवाळच निघतय सगळ.
सगळ म्हणजे सगळे सणच मोठे. गणपती अकरा दिवसाचा. घरगुती सात दिवसांचा. त्यामुळे नंतर नवरात्र नऊ दिवसाची. नऊ दिवस नउ साड्या नऊ प्रकारचे फराळ द्या, नव नव दिवस
भारी वाटतंय, वातावरण सनवार असते कि, नाही लयं भारी असते वातावरण.
होय, आणि दिवाळीला तर आठ दिवस अगोदर, सगळा फराळ ते करायचं.
होय.
च्यापासंन सुरुवात. ह लक्ष्मी पूजनला सगळं तयार. कपडे
भारी वाटतंय पण तेवढं, पंधरा दिवस किती गडबड, गडबड, गडबड असते की नाही अगोदर पण तशीच. अ एवढं करायचं, करायचं, करायचं ते नंतर कोण नकोबाई मला, नकोबाई मला फरळाचं करत्यात. बघून बघूनच मन विटतंय.
ते घेऊन आणि पाहुण्यांच्या घरी जायचं. आणि आपला जेवढा द्यायचा, तेवढा तेवढाच त्यांचा घ्यायचा.
होय. हं हं ह़ं वातावरणच भारी असते दिवाळीच्या वेळेस. हं
जेवढं करल तेवढं आणि जास्त येतेच. संपता संपत नाही मग आमच्या तर महिनाभर पडतय. चकल्या आणि चिवडा संपल बघा लवकर. बाकीच काही संपत नाही.
तेच म्हणंये, चिवडा, चकली तेवढी संपती. गोड पदार्थाला तर कोणच हात लावत नाय. एवढं करतो आपण पण. हं हं
भाकरवाड्या एखाद वेळेस संप, म्हणजे हा त्याच्यानंतर मग भाकरवडी. त्यानंतर कधीतरी तोंड वाकडं करत करत करत करंजी. कधीतरी शंकर पाळी
हम
आणि शेवट शेवट लाडू. लाडू पण शेवट मुर्राच येणार् तुपात करा नाही डालड्यात करा. खायला बघत नाहीत, दाढ पडलेत, आम्हाला मला नको.
आमच्यात पण चकली, दे चकली एक किलोची केलेली असते. ते आठ दिवसात संपते चकली.
जेवढा पण चिवड दोन प्रकार. चिवडा दोन प्रकारचा असतंय, दोनही पण संपते. चिवढा आठ दिवसात संमते.
होय. काय वैशिष्ट्य आहे काय माहीत? लगेच संपूर्ण डब्बा रीकामा खळखळीत
तेवढे दोनच प्रकार संपते. बाकीचं पडतंय पंधरा दिवस महिन्याभर, मग नंतर कि वाया जातंय खा तू, खा मी, तू का करून संपून टाका लागतंय.
नाही मी कसं करत्या, पाच किलोचा करते ना एकदम हे म्हणजे जास्त असल्या मग चिवडा, मग एकदम एक काही मी एवढा करत नाही. अडीच किलो अगोदर करायचा. तो संपला किंवा नंतर दुसरा थोडासा करायचा. मग तो संपवला की मग नंतर दुसरा करायचा. असं करत करत चार पाच महिन्या आणि पुढे जातोय चिडा मला.
हम्म हम आम्ही नाहीेत द. तसला चिवडा करत नाही आम्ही आम्ही आमच्याकडे मक्याचं पोह्याचा चिवडा आणि पाातळ पोह्या जेवढ्या दोन प्रकारचे करते मी कारण हिकडं कसं आहे आमच्या इथ क नयी कोण कोणाला देत नाही कोण कुणाचं काही नाही असं म्हणजे असं एकमेकांना फरळाचं ताट द्यावं असला काही प्रकार नाही आमच्या इथे कॉलनीत मग त्याच्यामुळं कस होतय ह म. त्याच्यामुळे मी काय करते आपलं आपलं घरातलंच असते मग मुलीला द्यायचं. भाऊ आला तर भावाला द्यायचं म एवढं दोन तीन घरचं असतेत म तो पातळ पोह्याचा चिवडा आणि मक्याचा पोह्याचा चिवडा तेच जास्त करते मी एक एक किलोचा केला तरी पण बास होते तेवढं आम्हाला जास्त नाही लागत मग फारच वाटलं तर दीड दीड किलोच करायचं द्यायचं असल कुणाला तर मग भास होत तेवढं
ह आमच्यात कसं मुलं आहेत ना लहान त्यामुळ म आमच्या जास्त जातेयं आणि पाहुणे पाहुण्याना कुठं सोडायचं. आलेच म आलंच म्हणजेत यात यतातचं पाहुणे सुट्टीला म्हटलं की पाहुणे यत्यातच एक दोन दोन दिवस का हो सना राहायला येतातच एकत म पण तरी त्यांच्याकडे लवकर जायच. तेच्याकडे आपण जर जायचं नाही तर त्यांना तर आपण बोलवून घ्यायचं.
आणि भाऊबीज असलं की माहेरी जाणं येणं असतंय त्यामुळे फराळाचं न्यावं लागतंय द्यावं लाग ते घ्यावं लागतयं सगळं चालूच असतयं. भारी वाटतयं पण तेवढंच. पंधरा दिवस अगोदर गडबड गडबड हे करायचं ते करायचं कपडे घ्यायचं हे आणायचं ते आणाय चं सामान भरायचं आणि नंतर न नुसतं पे काळून बसतयं झालं का आला कंटाळा आम्हाला.
होयं लक्ष्मी पूजनच्या दिवशी तर संध्याकाळी नस ती हाळदी कुंकवाची गडबड गडबड गडबड किती मांडून किती काय करून काय राहिलयं काय काय चुकलंय काय आणि काहीत राहिलेलंच असतयं आणि टायमिंगला ते आणि गडबडीत ठेवायचं.
एवढं करून काय तर राहतेच.
संध्याकाळी आरतीच्या वेळी तर आमची गोंधळ गडबडतच चालेला असतोय काय तर राहिलेलंच असतयं त्यावेळे आयीन टायमिंगला ते घ्यायचं. ती जर अगोदर तयार केली तर टायमिंगला बरोबर ते कायतरी विसरतेच आणि तेच लाग
होयची हे हे हे हे
कुठल्या पण सणाला बघा तसच होतंय गौरी गणपतीला पण तसचं.
गडबडीत काय तरी विसरतयं आणि
आणि आमच्या तर गणपतीच्या वेळी प्रत्येकाला एका कलरचा सगळं ड्रेस लागत्यात सगळ्यांना
तिथं गेल्यावरं
बँडवाले का बँडवाले.
गेल्या वर्षी तरी सगळ्यांना कुर्ते घेतलेल्या आणि मुलीला अ कुर्त्यासारखा ड्रेस घेतलेला.
हो हो. हम्म.
मुलांची पण लयं नाटकं असत्यात आम्हाला हेच पाहिजे आम्हाला तेच पाहिजे.
पोरं कसं म्हणतेत पोरींना सगळं घेताय, गळ्यातले घेताय, कानातले घेतायं, हे घेता ते घेता आम्हाला काय नुसतं शर्ट पॅन्ट देऊन रिकामं होतायं. म्हणत्यात म त्यामुळं आणि जास्त काहीतरी घ्याव लागतयं पोरांना. एखादं शर्ट घ्या जास्त मग असं होतयं पोराचं
आ शर्टाचं त्याचं त्याचं तर ते वेगळं होतयच, खरं ती मुली मेकअप करून जास्त सुंदर दिसतात, मग मी का सुंदर दिसत नाही. त्याच्यावर आमच्या दररोज चा विषय यो, मुलगा लहान होता ना माझा तेव्हा तसच करायचा. कि मग हा मग तिने एवढा मेकअप केलाय, मग तेवढी छान दिसायला, मग मी कसा दिसालोय? मग त्याला उगच घ्यायचं, काजळ फिरवल्यासारखं डोळ्यांवर न फिरवायचं. कुठं जर जास्त पावडर लावायची, कुठ तरी आयब्रो पेन्सिल फिरवल्यागत करायची. असं कराय, होय तर
गंड व्हायचं काय?
अस, असं करायला लागायचं त्याला, हा मग बघ तू किती छान दिसतेस. मुलं आनंदी असली तर छान दिसत्यात. ते रडवी चेहरा असल्यावर छान दिसत नाहीत.
होय कि बाई आणि सणावारात त्यांचा रडायचा बं त्यापेक्षा तुझचं खरं म्हणायचं ग बसायचं काय करायचं.
होय, तसंच करतोय मी. तुझंच बाबा खरं आणि तुझंच बाई खरं. आता ती गौरी आत घेताना, गौऱ्यांची पाऊलं उठवतात. म्हणजे असं आपला आपण हात उठवतो नाही तर शिक्का उठवतो, माझी मुलगी तशी नाही‌. मी गौरी हातात घेतल्या ना, तर मग मी मी हळदी -कुंकूच्या ताटात पाय ठेवणार आणि मग मी चालत येणार. कारण गौरी माझ्या हातात आहे. हा अस हो बाई मग तूच घे आणि तूच चाल ते गौरी घेऊन. मग तिच्यासाठी ते मोट ताटात ठेवायचं, त्या ते हळदी -कुंकू पाय ठेवून मग ते पाउल उठवत येणार, मग ते गौरी गडबडीन ठेवणार. पहिला आणि म्हणा माझी पावलं उठल्यात का बघू दे मला, माझी पावलं उठल्यात का बघू दे.
हे हे हे, हाऊस असते ग एक हाऊस पोरींना, पण काय पण म्हण पुरी शिवाय असं भारी वाटते. पुरी असले घर भरल्यासारखं वाटतय, सनाववरातलं किती गडबड असते बग की, पोरींची.
हे आण ते आण मला, हे पाहिजे मला, ते पाहिजे.
आमची तर लाडोबायचं आहे. कुठलं पण सण असो सुदे हो नागपंचमीला मग सगळ्यांनी बांगड्या घातल्या मग मला पण बांगड्या पाहिजेत, घालत तर काहीच नाही. खरंच सण आहे तर मला पाहिजेच, रक्षाबंधनला मग सगळ्यात भावांच्याकडून मला गिफ्ट पाहिजे. सगळ्यांच्या हेंची दादागिरी
हम्.
हा आणि ड्रेस आणि वेगळा पाहिजे. भाव घेतील ते वेगळाच, हिजा हिजा मम्मी आणि पप्पांना घ्यायचा तो वेगळाच.
सगळ्यांकडनं पाहिजे काय?
त्यांचा कडून पाहिजे.